अडीच हजारला तुमच्याकडे, असा कसा म्हणजे नागपंचमी सण कसा साजरा केला जातो.
नागपंचमीला कसं असतं अम् की पहिला हं अ नागपंचमी दिवशी कस पोळ्यांचाच वगैरे सण असतो त्या दिवशी पण बायकांचा उपवास असतो. मग अ बाईकना काय तर ज्या नवीन नवरी असतात म्हणजे आमच्या इकडे ना लग्न जे झालं आता ह्या वर्ष र्षी ज्यांचं लग्न झाल असल त्यांनी नागपंचमी दिवशी याच इकड गावाला जे अस खुद्ध हा माहेरी यायचं मग त्यांनी अस त्या व दिवशी गावात नागपंचमीला जायच म्हणजे ते नैवेद्य वगैरे घेऊन. मग छोटे - छोटे दोरे असतात तिथं कोण ना अ छोटेशी आपले साधी घरातले दोरतात ना वाकळ वाकळीचे हा हा ते दोरे असतात मग ते दोरे ना असं, आता गळ्याला राऊंड बसेल वगैरे असं दोन तीन दोरं काढतातम म्हणजे आम्ही घडतो. आणि भरपूर नेलं तरी चालतं का तर मुलांच्या नवऱ्या म्हणजे मिस्टरांच्या वगैरे, हातात बांधायला वगैरे नाही का! मग ते हा तसं मग न्यायचं तिथं ते नागोबाची मूर्ती आहे, आमच्या गावात म्हणजे नदीकाठेला मूर्ती सापडले होते. नाग नाग देवताची म्हणजे पाच फण्या असतात ना!
हा प्रत्येक गावामध्ये ते पाच ठाणे असतातच.
फनी वली हम् हम् हम् म अ नाग तू बाहेर जात. अ नाक पाच फण्याच अस ते हे असतं दोघड आहे. दगडावर ते अ पाचफणीवाला नाग आहे. आणि तो आमच्या नदीकाठी सापडला होता.
म्हणजे हे का म्हणजे दगडाची मूर्ती आहे ती,
दगडाची मूर्ती प्रॉपर आणि असं बनवलेली. वगैरे नाही सापडले नदीतून ती बाहेर आले.
अच्छा कोणती नदी आहे तिथं? अच्छा कृष्णा नदी वा कृष्णा नदी तर म्हणजे, समृद्ध नदी आहे.
होय, आज हो कराड मध्ये,
करामध्ये का तुम्ही,
नाही नाही नाही नाही नाही नाही उमरेस मध्ये उमरे पेरले वगैरे माहती आहे तुम्हाला ऐकून,
हा आतमध्ये गाव आहेत.
हम्म! तिथून आतमध्ये आहे पण आमची नदी आमची गावची नदी आहे. अ त्याचा संगम झालाय कुठे इथे कराडमध्ये.
आणि मग त्या उमरेजच्या नदीवरती तिकडं डोंगरामध्ये धरण बांधलेल्याचे ठिकाण कोणतं आहे.
ते नाही ते धरण आहे ते अ मला पण एवढं माहित नाही. पण आमच्या नदीचं धरण वगैरे,
म्हणजे उमराला उमरातला ज मोठी नदी आहे ना?
ती नाही मोठी नदी आहे पण ती आमची नाहीये,
अ त्यात नाही कृष्णा नदी तिकडे आहे ही साताऱा म्हणजे सातारा जिल्ह्यातून वाहत येते ना, आता तिच्यावरच धरण बांधलेलं आहे. हा मग तिथं काय करायचं.
हा मग ते मूर्ती ना अे नदीकाठी सापडले होते मग तिथूनच थोडस अंतरावर एक एक अर्धा अर्धा किलोमीटर नाही का! तेवढ्या अंतरावर वरती एका राहना आणून ठेवल्या, मग तिथ त्या राहणामध्ये जायचं सगळ्यांनी नैवेद्य वगैरे घेऊन म्हणजे त्याचं काहीतरी महत्त्व आहे.
नैवेद्य तुमच्याकडे म्हणजे कोणता तऱहेचा नैवेद्य असतो. कारणी आमच्याकडे आहे नागपं आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी तूर दाळ, तांदूळ शिजवत नाहीत नाही,
आमच्या इथे त्याचाच नैवेद्य असतो पुरणपोळीचा,
आणि असं म्हणतात का जमीन उकरडू नये म्हणजे जमिनीचे काम त्या दिवशी बंद असतात का नागारा म्हणजे नागदेवतेला तो त्याची इजा होऊ शकते.
होय का नाहीथर तुम्ही ते बत्तीस शे रा म्हण गावाय
हो हो तिथं मी गेलेल आहे मी दोन हजार दोन मध्ये तिथ गेलो होतो तिथली नागपंचमी अक्षरशः म्हणजे माझ्याकडे फोटो पण आहेत. बम मध्ये आम्ही घड्यात फोटो ते नाक टाकून आणि असल म्हणजे कोब साप आम्ही हात घेतलेला आहे.
होय ना माझा जन्म एकोणीशे नव्याण्णवचा
अच्छा मित्र्यांशी
होय एकोणीसशे नव्याण्णव म्हणजे तुम्ही दोन हजार तीन मध्ये मी तीन वर्ष असेल.
हा माझा त्र्यांशी मी म्हणजे तेव्हा मला वाटते हा वीस वर्ष
हम्म हम् हम्.
हा मग तिथ त्या बत्तीस शिराड्याला आहे की नाही म्हणजे जाग. प्रत्यक दर्जाचं हे झालेलं होतं तिथं लोक
नाही नाही अजुन पण तो सण आहे त्यांच्या तिथं कोबरा म्हणजे मोठ ते साप असतं ते पकडायचं म्हणजे नाग पकडायचा ते आणि म्हणजे ते सगळेच ना असं मोठे मोठे मोठे वारूळ पडतात आणि त्याच्यामध्ये ते आणि घरी प्रत्येकाच्या घरी ना ते पुजनासाठी आणतात म्हणजे आता समजा आमचं घर आहे आमच्या घरात चुलते मालते नाही का सगळ्यां मिळुन एक हां तर वाडा टाईप मध्ये त्या प्रत्येक वाड्यामध्ये ते एक साप असणं गरजेचंच असतं पुजनासाठी
अच्छा
हां मग ते पुजायचं वगैरे आणि मग तेवढा दिवस ठेवतात ते घरी दुध वगैरे देतात प्यायला वैगरे नाही का आणि मग त्याच्यानंतर सोडून देत जिथं त्याच बिळ होत ना तिथं नेऊन सोडतात त्यांना मग ते परत बनवत
पण काही ठिकाणी मी असं म्हणजे तो बत्तीसबद्दल सर्प दनशानं सुद्धा बरेसे लोक म्हणजे वारलेले आहेत बरं का आता ते सांगत नाहीत किंवा मान्य करत नाहीत पण मला म्हणजे माहिती आहे.
हां
तर ते आता पहिल्या गोष्टी होती का लोकांमध्ये अंधश्रद्धा साप चावला दवाखान्यात जायचे नाही काहीतरी मंत्र तंत्र मांत्रिक करायचे ना वीस म्हणजे शिव ओलांडता नव्हती येत सांगायचे त्यामुळे बरेच लोक तर असा प्रकार घड वास्तविक ही अंधश्रद्धा आहे म्हणा
हम्म हम्म हम्म हम्
पण ठीक आहे परंपरे न आले सण साजरे कर
करावेच लागतात आणि आणि नाही करायच तर आताचे म्हणजे विसरून जाईल पिढी नाही
हो आणि तुमच्याकडच्या ज विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामधल्या विशेष करून सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या आता उमरज हे थोडस म्हणजे बाॉड्रीवरचं आलं ना तिकडच्या जिल्ह्याच्या तर तुमच्या जत्रा खूप खूप प्रसिद्ध आहेत म्हणजे ते गावामध्ये तर जे एक विशिष्ट म्ह इकडे पाहुणे तिकडे जाणार प्रत्येक घरात मटण दारू तमाशे कुस्त्या आणि ते शंकरपट
ते बैला आता बैलाची क्रेज निघाल्या बैला हो आता वाढलं त्याची क्रेज जास्त
हा ते बैलगाडा शर्यत पण तो जो पारंपरिक जो सणाचा होता ना वीस तीस वर्ष अगोदर ते आता सध्या खुप कमी झालेलं आहे
हम्म हम्म हम्म होय
ना दोन हजार तीन मध्ये माझी शेवटची भेट झाली होती कराडला आणि उमरज पाली पालील सांगलं तुम्हाला पाल तर तिथं तर आम्ही नागठाण्याला राहायचो नागठाण्यात तेव्हा ते काम चालू होत त्याच वेळे त्या उंमरजच्या नदीवर तर डबम मोट्टा पूल बांधला होता दुसरा
हम्म हम् हम्म
दोन हजार तीनच बांधकाम आहे. तर आम्ही तिथे आलो होतो ना तर एकही असं घर नव्हतं का त्या घरामध्ये त्या दिवशी मटन चिकन दारू आणि सगळे पाहुणे आणि तमाशा आमच्याकडे यात्रा असतात पण अशी नसते आमच्याकडची यात्रा
आमची इथं असते अशीच असते म्हणजे पहिल्या दिवशी देवा असत मग देवाला आमच्या तमाशा लागतो. त्याणश जवचतो हा ना जहागर म्ह मग ते त्याच काहीतरी महत्वच असतं ते तमाशा झाल्यािवाय शर देव बाहेर काढत नाही त नाही त्माझ बंजला शर हा असं काय काय असतं म्हणजे एवढं काय ते बाहेरचं असतं त्याच्यामुळे एवढं आम्हाला काही माहिती नाहीे पण ऐकून अस हा मग जोपर्यंत ते आमचे काठे असते शासन काठे असते तेी अ देवळची ह मग नाचवायची रात्र पहाटे तीन साडेतीीन पर्यंत ते शासनकाठी नाचवतात
मला म्हणजे असं वाटतं का ती जी शासनकाठी आहे ना सुरुवातीला जी करवली असते ते म्हणजे त्याला काय म्हणत लहान मुलगी कुमारी मुलगी आणि मुंजा म्हणजे जो मुलं असतो ना असे तर त्यांच्या हातून त्याचं पूजन होते का
ते एवढं नाही माहिती आहे मला पण आम्ही कसं लेट जातो ना बारा साडे अकरा बाराच्या डेंगला आम्ही देवळात जातो मग ते आमच्या इथ अंगात येतो म्हणजे दे एक देवी आणि देवाने कालभैर आणि कालभैर मग ते बाईच्यान एका माणसाच्या अंगात येतं ते ते कौल वगैरे देतो मग त्याच्यानंतर मग नंतरच ते देवळातून बाहेर पाहेत पण आमच्या गावा फिरत नाही काठी तोपर्य ते दोघे जण नाचत असतात म्हणजे अंगात वगैरे येतं त्यांच्या रात्रभर आणि मग तिथून ते आरती वगैरे होते
आरती मग सकाळी भल्या पहाटे त्याचं विसर्जन होत
विसर्जन हा विसर्जन का नाही आम्ही घरी येतो ना त्याच्यामुळे एवढं नाही माहिती पण ते बंद होत साडेपाहा ते तीन वाजता ह ते रग होत करतात म त्याच्यानंतर मग आमच्या इथ बकरी कापता चार वाजता पाठी चार वाजल्यापासून बकरी कापायला सुरुवात करत आणिग हो आमच्या घात आमच्या एवढणी अख्ख बकर लागत आम्हाला अख्खे बकर हो पंधरा सोळा किलोच बकर असत तर ते आ्हाला अस मग ते बकरी कापायची आणि मग त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी कंटिन्यू सकाळ पासून दिवसभर माणस वगैरे जेवाला येणार ह त्यांच सगळं करायचं वगैरे आणि मग दुसऱ्या दिवशी मग रिलॅक्स अस
कडच्या म्हणजे स्त्रिया आमच्या विदर्भाच्या पेक्षा जास्त मेहनती आहेत मी बघितलं ना म्हैशीच दूध काढणं आमच्याकडे लेडीज करत नाही तुमच्याकडे करतात माझी जी रूम माल त सळी उ चार
होय ना
हो म्हशीचं दूध काढणं खूप म्हणजे खूप कठीण आहे बोट त्याला म्हणजे ताकद लागते त्याला त्यांचं पण होय तेव्हा म्हणजे माज्या पेक्षा दोन तीन वर्षाने मी डीएड ला होतो ना माझ्या पेक्षा दोन तीन वर्षनीच मोठ्या होत्या. त्या म्हणजे मी त्यांना वहिनी म्हणत. तर त्या मला बोलल्या की मास्तर जरा वडा कि आता मला ते मी ऐक ना मला माझे उशी ंगठ दुखायला लागले होते. कठीण आहे ते तर तुमच्याकडे. आणि तुमच्याकडे गावामध्ये बकरा कापल्यानंतर लेडीज मोठं नाही जातात आमच्याकडे नाही जात.
मटनआणायला आम्ही नाही जाते घरातलेच आणून देतात.
तुम्हाला म्हणजे आता आमच्याकडे तसं नाही आहे म्हणजे आमच्याकडे ज हे.
हम्म.
बघा आपला ऐक नाही ते दहा मिनिटं झाले मी तुम्ही मला एकदा कॉल करायचा प्रयत्न.
एक दोन मिनिटं थांबा मी करते. काही झालंय मला हा.
व्हटसप वरती सांगा की अँप वरती.
हा लगेच जावा तुम्ही ऍपवरती मी बघ. ाय करग